हा बोला ताई.
काही आपलं आपलंच बोल कसं जाय रेग्युलर.
हो.
हो माझं झालं, तुझ?
हो, झालं ना आता.
काय भाजी खाल्ली?
भाजी आज आमच्याकडे ना अ ते होतं वांगी होतं, वांग्याच भरीत होतं.
स्टंटच हाय बाप तुझं.
ज्वारीची भाकर होती.
तुझी बायको.
माझी बायको ना ती आज थोडीशी बाहेर फिराय गेलेली आहे तिकडे.
बाहेर कुठे?
ते म्हणजे आज गावीला गावाला गेले ती तिच्या. त्यांच्या फॅमिलीन तिकडं टूर काढले. जाऊ म्हणे आपण त्यांच्या फॅमिलीनं टूर काढली तिकडे फिरायला जायची बाहेर. मग ते देवाचै दर्शनाला गेले बाहेर.
बर आहे बर आहे चालेल चल. बाकी?
मग काही नाही बा. हो जेवण झालंच आहे.
हं बाकी काही तुम्ही काही जॉब वगैरे करता का नाही?
आम्ही आज जॉबला आहे ना कंपनीत आहे ना.
आहे खोटं कंपनीत.
ते नाशिकला कंपनी आहे तिकडे
अच्छा, बरये काय आणि. करा करा काम करा, चांगलं व्यवस्थित मस्त.
चर्म म्हणून तिथे.
हम्म हम्म.
बाकी हेच असतं. का एचआरच काम काय असतं ते मुलांच पेमेंट. असं बघण.
आवाज येत नाही. दादा स्पष्ट बोला.
विचारच काम असत असं का, मुलांच पेमेंट करणं. त्यांची सॅलरी व्यवस्थित होती का नाही, ते बघण अशी काम असतात काही थोडेे थोडे.
हं आता सगळ्या कार्यरत आहे का?
हो कार्यरत आहे ना, अप टू डेट कार्यरत आहे. डेली जातो. पण थोडं रूट लांब आहे ना, त्यामुळे थोडा थक तो ना मग पुरत हे होत, टाइमपास होतं.
हो हो, घरून पार्ट टाइम जॉब चालू हाय काय.
हो.
बर बर आता. बाकी बाळाची तब्येत.
भावाची तब्येत बरी नाय.
हम्म, आमचं पण झालंय जेवण.
काय भाजी केली होती ती.
आज आम्हाला उपास होता, एकदशी ना आज.
हो का. एखादी स -अशी महिन्याला असते, का पंधरा दिवसाला असते.
पंधरा दिवसाला.
पंधरा दिसला. मग ते, तुम्ही हे सकाळ संध्याकाळ, दोन्ही टाईम धरता का.
हो.
बरंय मग का छान आहे.
एखादं सोड्याची नरात संध्याकाय.
थोडंच नाही राहत. तुम्ही मग ते वारी विरी करता का नाही पाई पाई.
नाही नाही, वारी नाही करेल पाइ पाइ.
मग ते त्र्यंबकेश्वरला तुमच्या जवळ आहे का त्र्यंबकेश्वर.
हो.
किती किलोमीटर असतात साधारण.
एवढं किलोमीटर नाही सांगते. आपलं का आपण गाडीत बसायच जायचं.
हो पण ते तिथे महादेवाचं दर्शन ते, तुम्ही काहीतरी लाईन लावा ना तिथे दर्शनच आम्हाला.
यायचं दर्शन घ्यायचं, घरी जायचं. लाईन लावायची काय आवश्यकता नाही.
वीआयपी दर्शन होत म्हणे तिची.
हं टी व्ही हाय पीचर नाही माहिती, आम्ही लोकल आदमी
ते पास घेऊन. तेवढा एवढं लाईन बारीला उभं राहायचं.
मी पण नाही. पण मग बारीला जे दर्शन घेऊन, आपण बारी लोव जे दर्शन घेतो ना ते दर्शनात. ती मज्जा असते.
तुम्ही काय करताय सध्या?
अच्छा, ते मी काय हाऊसवाईफ.
हो काय? जॉब करत होता म्हणे तुम्ही मध्येे मध्ये.
नाही नाही.
ते कोणत्या कंपनीत तरी तुम्ही हा होता ना सिस्टम तू वगैरे काही तरी असं.
नाही जॉब वगैरे घरीच हायत हाऊसवाईफ.
मग चुकीची माहिती दिली. बाकी अजून काय म्हणताय?
बाकी काही नाही.
काय भाजी केलेली होती, तुम्ही आज.
भाजी आम्ही आज भाजी नाही ना आम्हाला एकादस होती ना आज.
हो ना, ते लक्षात नाही राह ते खूप लोढं असल्यामुळे ना.
भगर केली होती आम्ही भगर आणि ती खाल्ली मग.
बघा ना तुमचे ते काम झालं का ओ कंम्प्लीट?
कोणतं? नाही अजून बांगल्याचं काम आमचं कंप्लीट नाही झालेलं.
नाही का, कुठपर्यंत आलंय सार?
नाय फरशी झाली आताशी.
भरती झाली आहे का. चांगल हाय, चांगल हाय. लवकर तुम्ही तुमच्या बंगल्याचा मस्तपैकी रहा हसुन खेळून मस्तपैकी.
आवाज येत नाहीये. एवढ्या लांब कुठं चाललंय? रेंज नाहीये.
रेंज नाही का?
रेंज नाही एक शब्द ऐकायला
बोला बोला काय म्हणताय, येतोय का आवाज आता?
हा आता येतोय आता येतोय.
आवाज येतोय तो, तुम्हाला आवाज येत नाही माझा?
लई लांब नका जाऊ रेंज नाही रहात.
बाकी हे हेच काय चालूय आता मळ्यात काय लागवड वगैरे काही?
टोमॅटो मटो लावायची आहे मला आता.
कधी?
बर बर चालेल आणि कोणती व्हरायटी काही?
योगी पस्तीस.
दोनशे पंचेचाळीस, चांगलं काम आहे मग तुमच शेती जोरात आहे मग. चाललंय असं आहे. तुम्ही स्वतः पण काम करता का ओ?
परमेश्वराच्या कृपेने.
हं तुम्ही स्वतः पण काम करता असाल ना मळ्यामध्ये?
हा करायचं जेवढं तेवढं नाहीतर बसायचं.
काही जॉब वगैरे करायचं ना मग.
आता काय शिक्षण करून काय तर जॉब भेटत नाही पुढं.
मग तुम्ही हाऊस वाईफ म्हणूनच काम बघता का? त्या जोडीला काय असलं. काही नाही करते का? बाकी दुसर काय इनकम सोर्स वगैरे काही?
नाही बाकी नाही काय. आपण हाऊस वाईफ शेती, घर काम बघायचं, शेती सांभाळायची
बास तेवढंच करायचं, बाकी नाही काय.
नाही का, असं काहीतरी घरगुती काहीतरी बनवायचं ना असं.
आई गं.
झोप येती वाटत तुम्हाला.
हो झोप लागली.
मग झोपून घ्या की,
झोपायचंच आहे, आता थोड्या वेळाने झोपू ना.
हं हं हं. अ
तुमचा हात स्वयंपाक लै, रुचकर असतो म्हणे. स्वयंपाक खूप छान बनवता म्हणे.
झाडावर चढू.
हा कधी कधी आम्हाला पण जेवणाला बोलवत जा ग.
हो हेच जाण काही प्रॉब्लेम नाही.
हो तुम्ही बोलावला आग्रह केला. तर आमच्या मिसेस आम्ही येवू जेवायला तुमच्याकडे.
हो हो, चुलबंद आमंत्रण आहे.
फॅमिली येऊ डायरेक्ट.
हो या, सहकुटुंब सहपरिवार या.
हो चालेल तुम्ही बोलवा फक्त, आम्हाला असं आम्हाला साधारण जेवण करा. आपलं वरण भात बटाट्याची भाजी. पोळी असं छान बनवाच. हो स्पेशल मध्ये काय बनवणार आहे, तुम्ही पनीरची भाजी बनवणार का.
बनवू बनवू पनीर बनवू शेवभाजी बनवू. बनवते काहीतरी तुम्ही या तरी खरी.
हो चालेल चालेल. येतो आम्ही, अजून मग? अजून,
बाकी काही नाही.
बरं आहे मग काय.
बोला हसून.
आवाज येत नाही, तुमचा क्लेर.
हं हं.
रेंचा प्रॉब्लेम आहे वाटत.
अहो रेंचा प्रॉब्लेम आहे, वातावरण थोडंसं खराब. मग रेंजचा प्रॉब्लेम येतंच असतो, जिओच कार्ड आहे ना. जास्त प्रॉब्लेम येतोय
आ आई.
तुम्ही तर खूपच जोर जोरात देत आहे.
हो मग सकाळी लवकर उठायला लागते, ना हो चार लाच.
एवढं लवकर का.
उठायला लागते काय सांगायचं, आता पाणी येतंय चार वाजताच आम्हाला‌.
हम्म.
तुम्ही एकट्याच आहे, का घरी.
हा हाय मस माणस आहे घरी, पण आता
बरं बरं. तुम्ही मोठ्या का.
हम्म हो हो हो.
आणि मग मुलांचा अभ्यास विभ्यास काय असाल राहत असेल ना.
नाही आमची मुलं हुशारी करतात त्यांच त्यांच त्यांची त्यातच तेचे काकच लै हुशार आहेत ना, तेच्यामुळे. ते काकयांचा बघून बरोबर आमचे मुलं बसता.
बर बर मग काय? पाहिजेेत ना हो कोणीतरी घरात विचार लागतच माणूस.
काका हुशार त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आम्हाला.
हो का? तिचे काका
त्याला ना दोन काका आहे.
मग हुशार कोणते ते दोन नंबरवाले का तीन नंबर वाले जास्त हुशार
दोन नंबरवाली लई हुशार आहे. हा सी ए चे फ सीए ची एक्झाम देईले त्यांनी एम पी सी देईले त्यांनी. त्यामुळं काम होईले त्यांचं त्यांचं काय विचारी त्या वेळी शिक्षण मोठं होईले त्यांचं.
हो का बर बर चालाल चांगलं आहे चांगलं. अजून अजून काय
ते काय एलबी शिकून जलबी झाली.
आता काय करत्या? त्यांच्या असेल न शिकय चांगलं तर लागतील कुठही जॉबला.
काय माहिती हातपाय हालवले तर लाग की नाहीत मग काय बस
काय त्यांची कन्सेप्ट राहते शिक्षण करून घ्यायचं आणि काहीतरी बिझनेस करायचा.
नाही तर मग काय बसले जमतात सारखेच ते काय
हम्म.
चालूच राहतं कुड ना कुड हात राहतं . दाखवते फक्त त्या कामं काहीच करीत नाही त्यांचे
काय दिसत नाही त्यांची काय दिसत नाही त्यांचा हात पाय हलवताना. आम्हालाच आता काहीतरी हात पाय हलवायला लागतील बायांना.
हो चांगलय मग काय आणि चे तुमचे चुलत ते धीयर त्यांचं काय चाललं?
काही गागात नको करू . पुशणते त्याच्या घरी नाही जखमी
नाही काय? बाकी.
बाकी काही नाही मोबाईल ठेव. हॅलो.
फिरवली नाय
गुड नाईट पैसू आका झोपली का?
काय माहित झोपली आहेत.
अच आणून दे मला कोको . पण .